हॅलो
हा येतोय का आवाज
हा येतोय येतोय
हा तुमचं लग्न झालंय का? मॅरिड आहेत का तुम्ही?
हो मॅरिड आहे
हॅलो
हा मॅरिड आहे मी.
हम् हुं
हॅलो येतोय ना आवाज?
हो हो येतोय
हा हा ओके ओके तुम्ही आला का कधी आमच्या इकडे फिरायला पश्चिम महाराष्ट्र साईडला वगैरे मुंबईला? इकडे
मुंबईला नाही आलेलो पुण्याला आलेलो नक्की दोन तीन वर्ष होऊन गेले
अच्छा ओके
तिकड पण फिरायला चालेल अ माझे जेट जेठ राहायचे राहतात इथं पुण्याला
अच्छा हा हा हां
त्यांच्याकडे गेलेलो होतो तिकडना फिरायला गेलो रायगड वगैरे
अच्छा हा हा हा हा ह रायगडला पण मी बरेचदा जाऊन आलेय, चांगलंय खूप पायऱ्या आहेत पण चडायला एक दोन वेळा तर गेलेले तेव्हा मला स्टार्टिंगला एक दोन वेळा कंटाळा आला
हा अ मी एकचदा गेलेली त्याच्यात पण आहे ना अ तो जो आयरन जवळ जायच रोड होत नाही, तिथ दरड कोसळली होती. दुसऱ्या रोडने जावं लागल होतं, आणि डायरेक्ट रोपवेने जावं लागलं होत.
हा हा हा हा.
मग रोपवेनेच गेलेली मी हो. पायऱ्या वगैरे काय चढायच्या नाय. हा नाही, तेव्हा बेबी नव्हतं.
किती लहान आहे बेबी?
अ दोन वर्षाची म्हणजे आता आता कंप्लीट झाली, आता तिसरं लागलं.
हा.
तुम्हाला नाही काय अजून काही?
नाही मला नाहीय, आता मी प्रेग्नेंट आहे.
अच्छा!
थांबले प्रेग्नेंट आहे म्हणूनचं.
अ हह अ छान की बाळ झालं तर, दिवस कधी निघून जातो. हा.
नाही ना होत.
काय म्हणालाय काय?
नाही नाही रायगड म्हंटलं, कस वाटलं तुम्हाला?
खुप छान आहे बघण्यासारखं आहे, आणि तिथं वारा वगैरे म्हणजे आम्ही गेलेलो ते जुलै मध्ये का ऑगस्ट मध्ये काय तर गेलेले. तेव्हा फुल पावसाळा चालू होता, पाऊस येत होता इतकं छान वाटायचं ना. खूप भारी आणि त्याच लगेचचं आम्ही जस्ट रायगड वरून हा जस्ट रायगड ला पोहोचलो, आणि तिथ माझी चप्पल तुटली का ली अजून पूर्ण रायगड विना चप्पलची फिरली होती.
भावा चांगलंय ना उलट. सार्थकी झालं तुमचं येणं असं म्हणता येईल. आम्ही तर एकदा पावसाळ्यात गेलेलो आणि एकदा उन्हाळ्यात आणि एकदा हिवाळ्यात असं तीन वेळा जाऊन आलो. तिनी ऋतु गडावरचे.
हा आ. नाही. मी एकचदा गेलेली तेबी पाऊसमध्ये.
हा तू बोला लांब हेना. आम्हाला जवळचये इथून जास्त वेळ नाही लागत. दोन तीन तास लागतो फक्त जायला. तीन तास म्हणजे प- - डुन चला. तीन एक तास त्याच्यामुळे काय एवढं वाटत नाही. आम्हाला रायगडला जायला. फक्त एवढंच - - की आम्ही तिनी वेळेला बाय वॉकच गेले होते, पण किती अडीच हजार पायऱ्या हाईत रायगडला एवढा चाला यच म्हणजे खरच. पहिल्यांद तर मला खूप वैताग आलेला चालल्यावरती खूप मला असं झालं बाई नेक्स्ट टाइम मी अजिबात येणार नाही. चालत चालत पण नेक्स्ट टाईम पुन्हा गेले, म्हणे अस फ्रेंड सर्कलच जातो ना आम्ही फ्रेड्- - फ्रेंड सगळे असं ग्रुप करून जातो. तर मग ते गप्पा मारत कधी पोहोचतो कळत पण नाही ऍक्च्युली.
हो ना आणि फ्रेंडस - - सर्कलमध्ये खरंच मज्जा येते. हो. आवडते खूप आवडते. आणि फ्रेंडस राहिले म्हणजे - -
नाशिकचे हा नाशिक - - इथेच हेना. तुमच्याकडेच कि तुम्हाला माहिती असेल हरीशचंद्रगड.
म्हणजे माहिती ये. जाणार पण होतो. जायचंय आम्हाला या वर्षी बगू जाऊ, कारण आता बेबी पण थोडा मोठा झालंय. सुग्गीला घरी येतीलच टाकून जाऊ
हा
मागच्या वर्षी जाणार होतो पण बेबी तर लहान होती ना. तर तिला एकटीला घरी सोडणं म्हणजे, ती राह राहिलीच नसती.
नाही. आता थोडं मोठे झाल्यावर राहील ती, आणि एवढ्या लवकर तिला ट्रॅक किंग ला पण घेऊन जाऊ शकत नाही ना.
ठीक आहेसं पावसाळां वगैरे राहतो, जो वरण लहान राहिलं तर थोडी काळजीच घ्यावी लागते ना.
हा.
त्याच्यामुळे मग, हो
अच्छा ओके, चांगलंय. त्यामुळे बेबी ला आज्जी, आजोबा वगैरे सगळे भेळ भेटत असतील ना रेग्युलर.
हो ना. आणि आमचं कसय आजूबाजूला म्हणजे म मला माझे सासऱ्यांचे चार ना तीन बाऊतच राहत आजूबाजूला. अ - म्हणजे, हो म्हणजे ती एकदम, थोडा वेळ घरात असते.
हा.
तिकडेच जात असते ती. हा कारण ती एकटीय घरातली फस्
हा त्याच्यामुळे
हां. आणि ती जास्त करून बाहेरच फिरते. घरात थांबतच नाही.
ओके.
आणि तिला पण सवय लागली ना ती. गावाला जरी कुठे गेली ना. ती डायरेक्ट सांगते आता मला मम्मा घरी चल. मम्मा घरी चल. कारण तिला सवय होऊन गेली इकडे सगळ्यांची.
हां.
असं एकटीला राहीला आवडतच नाही.
अच्छा ओके आणि मग ट्रॅव्हलिंग सोडून तुम्हाला कुठलं दुसर अजून हॉबी नाहीये म्हणजे फक्त असं म्हणजे काहीतरी कला कृती करायची म्हणजे अस? पेंटिंग वैगेरे करता तुम्ही ड्रॉइंग पेंटिंग वैगेरे?
नाही नाही नाही. मी नाही करत मी. जास्त करून ट्रॅव्हलिंगच आवडते मला.
हा ते ऍक्च्युली कसं एका एका जागी बसरून राहून बराच वेळ काम करायला कंटाळा येतो ना. तसंच मला पण तोच ऍक्च्युली मला पण बोर होत पण आता काय करते मी बरापैकी कधी कधी.
नाही जात येणार बाई आता आता तरी थोडं बर एवढं तेवढं फिरता वगैरे येत म्हणजे झाले नंतर तर बापरे.
हा हा हं हं तर ते तर आहे. बेबी झाल्यानंतर तर घरीच बसावं लागेल ना. जरा मोठं होईपर्यंत एकदा जरा त्याला समजायला लागलं की मग काय वाटत नाही आपल्याला पण.
हो ना. आणि तुम्ही रूम वर राहणारे म्हणजे मी तुम्हालाच वेवीला सांभाळणार आमच तर एक टाईमाला आम्ही आजुन आजी आजोबां जवळ सोडून कुठतरी जाऊ शकतो
हा ते आहे. घेऊनच जावं लागणार हो. त्याच्यामुळे मग किचकट ठिकाणी नाही येऊन जाऊन कुठे जर सेफ ठिकाणी चांगलं ठिकाण म्हणजे जेने करून की बाबा कार ने गेलो कार ने आलो आणि जरा स्टे केला असच. ट्रेकिंग वगैरे तर नाहीच लवकर
नाहीच कारण बेबीला घेऊन जर ट्रेकिंग करणं म्हणजे अच्छा आहे पण न. इथे राजस्थान वगैरे गेलो ना ते थोडेफार बरेच होऊन गेलेले होते तेव्हा दोन वर्षाच्या आसपास झाली. ती चालायला वगैरे लागली सगळं खानपिण.
हा. तुम्ही राजस्थान कसं गेलात बाय बस ग बाय ट्रेन गेलेलात. की बाय अ प्लेन गेलेलात.
कार बाय, कार बाय, कार बाय.
तुमच्या इकडन किती वेळ लागला जायला?
आम्ही स्टॉप घेत घेत गेलेलो ना आधी इथण रात्री निघालो सो सकाळी उज्जैनला पोहोच लो.
अच्छा हा तुम्ही तसं गेलंत नाही का फिरत फिरत
हो. अ उज्जैन होऊन मग राजस्थान
बायकर तुम्हाला कंटाळा नाही आला प्रवासाचा.
कंटाळा म्हणजे बघ आम्ही कसं जायचो अ रात म्हणजे आज रात्री निघालो ना तर संकाळी कुठं तरी पोचायचो. थोडंसं फिरणं वगैरे झालं का दुपारी थोडा रुम घेऊन आराम करायचो. परत मग दुसऱ्या जागे साठी निघायचो ट्रॅव्हलिंग म्हणजे तीन चार तास म्हणजे अस तीन चार जर निघालो ना तर दहा अकरा वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोहोचायचो. जेवण झाल का रात्री स्टे घेऊन झोपायचो. किंवा दुसऱ्या दिवशी उठून परत अं म्हणजे ती जागा वगैरे बघायची. म्हणजे आराम पण व्हायचा आणि बघन पण होऊन जायच. आणि म्हणजे गाडी चालवणारे पण काही कळायचे नाही जास्त.
नाही हा बरोबर.
हा.
स्वतःची कार असेल तर बरं पडत.
हो आणि म्हणजे बाय ट्रेने जाणार होतो आम्ही पण असं नंतर हे केलं की डायरेक्ट म्हणून बाय ट्रेनने गेलं तर कुठं पण एक ठिकाणी किवा दोनच ठिकाणी बघता येत आपल्याला. आणि प्लस एवढ लगेच घेऊन सण प्रत्येक ठिकाणी जाणं म्हणजे पूर्लं एकदम कंटाळल्यासारखं
कंणटळ्यासारख्या ते हाच ते आम्ही आता जस मध्ये सोमनाथलाडे गेलो ना तेव्हा बाय ट्रेनच गेलेलो. मग आणि येताना पण बाय ट्रेनच आलो. तिथे गेल्यानंतर आम्ही बस केलेली फिरायला सगळ्यांनी असं बस बुक केलेली एक मिनी बस आणि मग त्यामधी आम्ही फिरत होतो सगळे जण तर त्यामुळे ते बरे स्पॉट्स वगैरे झाले आमचे पण तरीपण असं अ निवांतपणा नसतो त्या फिरण्या मध्ये नुसतं धाव धाव प पळ होते कारण आम्हाला कस परत जॉई होतं ना लगेच चालू झाल्यानंतर कामावर. आणि आम्ही सगळ ऑफिस ट्रिपच गेलेलो ऍक्च्यअली बेसिकली. ऑफिस जे लोक जास्त होते आमच्या मध्ये. आम्ही आता गेलेलो, कधी डिसेंबरमध्ये गेलेलो. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तेव्हा. मग ते लगे जॉईंन पण व्हायचं होतं त्यामुळे मग बराच वेळ हे नाय करता आलं
हो आणि मग ते जास्त जण होते म्हणून तुम्हाला, ती बस वगैरे बुक कर करता आली. आता कमी जर जण म्हणजे कमी लोक जर राहिली, तर त्यांना एवढं हे होत नाही ना.
नाही ना, तेच ना. नाही कमी लोकांसाठी गाडीच बरोबर आहे प्रेफरेबल आहे. जास्त जण असल्याचा फायदा होतो की पैसे पण थोडे वाचतात, आणि असं म्हणजे बस वगैरे बुकिंगमध्ये पैसे वाचतात ना आपले, आणि ट्रेनचं टिकीट काय तेवढंच जातं प्रत्येक पर मानसी जेवढं ज जात तेवढं. पण बाकीच तरी, सगळे लोक असल्याव जरा एन्जॉय पण करता येत आणि एकदम सगळंच.
आणि मजा येते जास्त.
केलेल्या रवकेशनसाठी. राहण्यासाठी वैगरे आम्ही हॉटेलवरच राहिलो होतो. पण मग सेकंड टाईम सकाळी उठून मग परत दर्शन वगैरे करायला हेला. पण चांगलं वाटतं, जरा लाईन वगैरे जास्त असेल आणि आपला ग्रुप असेल, तर मजा येते मग लाईन मध्ये. एवढं काय वाटून नाहीयेत, आम्ही किती वीस जण होतो.
आणि सगळं फ्रेंड्स राहिले म्हणजे ती गोष्ट वेगळी राहते. फॅमिली फॅमिली मध्ये आणि फ्रेंड सर्कल मध्ये खूप फरक असतो.
खूप बर केलं, आता आम्ही म्हध्ये ह्यायला गेलेलो ना. अ- अक्कलकोटला वगैरे. तेव्हा सगळे फॅमिली फॅमिलीच गेलेलो. म्हणजे माझी दिर, जाऊ, सासू, सासरे आणि मी आणि हे. सहा जण होतो आम्ही.
म ते कधी गेलेलो, मागच्या च्या मागच्या वर्षी गेलेलो. तेव्हा गेलेलो ते आम्ही ह्यानेच गेलेलो. पण आम्ही गाडी नव्हती केली. तेव्हा जाताना तरी ह्याने गेलो, लक्झरी बसनी म्हणजे बुकिंग केलेलं, आणि तिकडे गेल्यानंतर मग मग अक्कलकोट केलं आणि मग गाडी बुक केली आम्ही तिकडे. मग तुळजापूर पण केलं आणि गाणगापूर पण केलं. ती पूर्ण वारीच असते ना तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट. फक्त पंढरपूर राहिलं म आमचं त्यावेळे. पण मोस्टली हे तीन गोष्टी केल्या आणि म आम्ही आलो. मग ते कस फॅमिलीसोबत होत ना. म फॅमिली सोबत तेवढी मज्या नाही येत, तेवढी फ्रेंड लोकांसोबत येती.